हा आवाजला बारीक येतो ये तुमचा?
बरोबर आहे नाव
नाही नाही लेवारी क कुठे आहे तु म्ही
घरात
घरात आहे मला वाटलं बाहेरच गेल्या का काय? हम्म. हॅलो.
हा बोला ना.
अ बारीक आवाज येतो आहे बारीकच येतो त्याय
तुम्हाला आवाजे ना ऐकायला
ह लाभलेला आहे.
मग माझा आवाज एवढा आहे.
हा येतोय येतोय येतोय येतोय काय म्हणता.
काही नाही तुम्ही म्हणा काय म्हणता झालं का जेवण बिवण
जेवण झालं ते आमच्याकडे हे पडलेलं आहे तेवढं घेऊन जा इडली सांबार केला होता त घे म्हणज तुमच्या घरी
इडली.
हा इडलीन तू जाय चिडली
माझी आई माझी आईला चिडतच राहती. कधी ना कधी जेव्हा बघा तेव्हा
वर हा वरती असाल. वरती असेल ती पोरगी
कुठं?
इथं वरती हो इ इथं वरती वरती गेली असेल म्हणलं ती माझी पोरगी म्हणे. कुठे गेली ती म्हणल वरती गेली असल काय म्हणत अजून हम्म काही नाही बाई कामा चाल्ले होतेे. तुमच्या घरी ते इडली देऊन द्याव म्हटलं म्हणून फोन केला म्हटलं उरलेली आहे देऊन टाकाव तुम्हाला
बाई आम्ही उरलेला नाही खातती बर का द्यायचं असेल तर चांगलं. तुमचं जगणाच्या आधीच असाल तर द्या.
तुमच्या पोरीला आवडती म्हणून दिली होती मी नाही का?
नाही असं उरलेलं बिरलेलं नाही खालत.
मगकुड शाळद गेलेली कथी
हा शाळेत गेलेली
मग देऊन द्या ना तिला थोडीशी खातात ना ती येते काय वेळेस माझ्याकडे मागायला हा काय काम असलं तर ये तिथ ये कधी तरी त्या पोरीला बोलवायला म्हण म्हलं देऊन टाकातली घेऊन घ्या की
बरं बघते हा हा बघते.
हा चालेल काय म्हणत अजून मी काय म्हणते वरती
काही नाही तिला टावेल पाहिजे तिला
हा का नाही इकड आवाजीवर राहिला ना म्हण म्हणलं. काय म्हणती तुमची पर्वी एवढ्या पर शिराांग होयला जाता तुमच्या
हा.
हा का खबर काही कामधंदे नाही राहात का त्यांना नाही.
असस्ताना
हा का हम्म काय नाही म्हटलं ते हा आधार कार्डच करायचंय इथं ते आधार कार्डाच मशीन आलेले आहे हे ते काहीतरी करून राहिले हे गर्दी हे तिथं जायचंय हो
पुडं
याईथ आपलं अ ते काय का ये नाई का कोणतं भवन तिथंये आलेलंय तिथं काही काम नाहीये वाटत कसलं तरी करून राहिले आधार कार्डात जायचं का मंग ते करायचंय तय जायचंय मला म्हणून म्हटल पट कणी घेऊन जाते नाही त मग कुलूप लावाला मला घराला हम्म काहीतरी स्कीम निघाली ती आधार कार्डची रेशन कार्ड नवीन बनून देऊ राहिले वाटतं हॅलो हा म बोला ना मअ तुम्हीत काय बोला ना तिकडनं हा का
करती मी एकीकड रिकामी नाही बशेल ना
हा का काय काम करू राहिल्या एवढ्या
असत मला कामं
हा का हम् अन तुम्हाला पार्लरला जायचं असेल ना ओ
नाही आज सुट्टी ये
कसली सुट्टी रोज रज कसली सुट्टी ती आता
काय माहिती ती म्हणे सुट्टी म्हणे आदला मोठा पाऊस पडणारे आता तेच मॅसेज टाकलाय ग्रुपला बघू आता काय म्हणती
हो का हम्म काही नाही म्हटलं या मग
बरं येलल येल
नाही नाही तसं नाही म्हणत मी फक्त या म्हणलं असं तुम्ही बोला ना
हो येईल ना तुमच्या घरी कधी येऊ सांगा तुम्ही सांगा
अहो तिकड ना फोन लावला होता माझ्या भावाला पण लागलाच नाही बाई माझ्या भावाला पण तिकडं फोन हाआ त्याला बोलवल तो दोन तीन दिवसपासून तो म्हणे येतो येतो येतो तुझ्या घरी म्हणे वाट पाहुन पाहुन काय आलास नाही बाई दोन तीन दिवस झाल रोज स्वयंपाक करून ठेवून राहिली रोज वाया जाऊ राहिले बाई
बाईगं
काल तर बासुंदी केली होती एवढी मोठी कोणीच नाही खाल्ली म ती देऊन टाकली शेजारी पाजारी वाटून टाकली बाई म काय करावा
मग माला तर सांगायचं माला दिली असती ना ओ कशाला शेजारी पाजारी दिली
बाई मग काय करावा मग खराब होऊन जाते ना आमच्याकडं फ्रीज नाही ना मग खराब होऊन जाते ती हम्म म्हणून म्हटलं बाई ते हाये म्हणून म्हटलं घेऊन जा तुमच्या पोरीला आवडतं मग मी फोन केला होता मला जायचंय नाही माझे भाऊ आणि भाऊजाई येणार होते हो नाही आले ना हॅलो
हा बोला ना
हा मं तुम्ही बोला ना तिकडन म्हणून म्हणलं बाई येचा आवाज बंद झाला का काय तुमचा
नाही नाही चालूयना बोला
हा काय ते वाडदिवस हे वाटत त्या पोराचा मग ते कपडे बिपडे घ्यायला येऊ राहिले इथे शेल मध्ये हा ते पोराच्या छोट्या तिच्या माझ्या भावजाईच्या हा येतायते आत्ता फोन आला आम्ही येतोय म्हणे आक्का म्हणे मग स्वयंपाक करून ठेव मग आता काय कराव बाई स्वयंपाक म्हटलं बाबा तू आई येशील तेव्हाच करू बाय. एक तर दोन दिवस झाल माझा स्वयंपाक नुसता वाया जातोय बाई
हा बाई डाळी साळी माहागून गेल्या एवढे पैसे लाग आता. डाळी, साळी माहागून गेला एवढे पैसे लागत म्हणलं.
हा ना बाई काय करावा
तुमच्या या कडे तुम्हाला का ऐकायला कमी यतां का मावशी
नाही ना हो ऐकायला नाही येतं ना तुमच्या मोबाईल मधून
मग मशीन लावा जरा कानाला
मशीनत बघावं लागेल आम्हाला नाही का.
नेचत चार वेळा जोर जोरात, जोर जोरात एक शब्द बोला लागू राहिला मला.
अरेलय बारीक आवाज येऊ राहिला ते काही रेंजचा प्रॉब्लेम आला काय काय माहिती बाई.
मग तुमचा फोन फेकून द्या तो चांगला फोन घ्या.
बरं मग आता सांगावं लागेल बाई पोरला दुसरा फोन घेऊन दे म्हणून लय बारीक आवाज येत
हा ना तो. फोन खराब होऊन जायेल आणि त्याच्यातच तुम्ही नुसते फोन करता मला ज डबल, डबल बोलायला लाव
अ बाई चांगलं सांगितलं तुम्हाला घ्यायच त. बोलायचं तर बोला नाही तर मग ठेवून द्या नाही का बोलत बी नाहीय तुम्ही त व्यवस्थित चांगलं फोन केला तर तुम्हाला हा मग काय. चांगलं तुम्हाला ते म्हणले घेऊन जा म्हणलं पोरीला तर ते घेई ना तुम्ही हम्म चला मग या आमच्याकडं कधी येत आता या.
आ तुम्ही बोलवा तुम्हीच बोलवत नाही काही नाही नुसत म्हणताय हे घेेवुुनजा ते घेवुनजा घरात आला का घरात याभी म्हणती नाही काही म्हणती
नाही हो बाई असं ना.
हा काही नाही हो बाई.
तुम्हाला तर म्हटलं होतं चला म्हणून तिकड तर तुम्ही काही येती नाही. ते आमच्या घरी ना हॅलो हॅलो.
हा बोला ना
अहो ते मिरचे घेऊन जा म्हटलं.
कोणत्या मिरच्या?
मिरची आणि लिंब आणलेले आणि का ब वांग
का हो
तुम्ही आम्हाला काही भिकारी विकारी समजायला लागल का हे घेऊन जाय ते घेऊन जा ते घेऊन जा करत नुसत.
आं?
तुम्ही आम्हाला काही भिकारी बिकारी समजायला लागले काय म्हणल.
हा.
काय हो काय?
घेऊन जा म्हटलं असं.
अ आम्ही काय तुम्हाला भिकारी बिकारी दिसायला लागलो काय? हे घेऊन जा ते घेऊन जा, उरेल घेऊन जा, पुरेल घेऊन जा, करत नसतं मला.
त्याबी घेऊन जा थोड्याश्या भुईमुगाच्या.
बरं.
हम्म.
काय म्हणत झालं का जेवण खावन?
नाही नाही बोला ना.
जेवण झालं का जेवण
झालं आमचं
मग आता जोपायच असेल पडी बडी घ्यायची असेल तुम्हाला
अशी नाहीये त तिकडे जायचंशी आत वावरायला
मणल पढी पिढी
नाही नाही पाणी आलेलं आहे ना तर थोडस ते थोडस काय आलेलं ते काढून टाकावं म्हणलं शेतातलं आणि मग जाव म्हणलं तिकडं असं
कुढं शेल तुम्ही शेल मध्ये कधी जाणार आहे मला सांगा बरं
तुम्ही ना काही उलहीता आण दता बाई तुम्ही आले का मग घेत नाही नाही आणि मग बदल बदल करायला लावता तुम्ही
नाही बाई मी कधी बदल बदल करायला लावेेल तुम्हाला
मग दोन तीन वेळ असंच केलं बाई मग ना माझे पाय दुखत मग मी जातच नाही मग तिथं
हा का बर काय नाही तुम्हीच म्हणा काय म्हणता अजून
काही नाही बाई तुझ्याकडंच तुझ्याकडंच अांगोळ बांगोळ करा करा लवकर उठून जरा कामधंदे करा काही नाही करत तुम्ही तर बसूनच राहता नुसते
बाई आम्हाला किती काम राहता तुम्हाला काय माहिित ती एवढं मोठं लिहलू माझा हात फुगेले
कलेक्टरच्या भर काम कर आ तुम्ही हा ना त तू तुम्ही दोघी जणी लाई कलेक्टर झालेय
मग बाई आता आम्हाला कलेक्टरीन व्हायचंय ना लाल दिव्याच्या गाडीत हिंडायचंय आम्हाला
हा का लाल गाडीची देवीची गाडीच त्याला अभ्यास करावा लागत लाल गाडी मधी फिरायला यापे गोटेन कळती पण सांगते अभ्यास चांगला करावा लागतो फिरायला लाल गाडीच्या दिवस हम्म
तुम्ही शिकवा आता आम्हाला ह गयचा ला
नुसऱ्या दांड्या मारत हा काय जातो जातो करता बरं काय म्हणत अजून
काही नाही बाई तुम्हीच म्हणाता
हम्म काही नाही ते दवाखान्यात जायचंय
का तुम्ही नुसते दवाखाण्यातच जात राहता
कराहिल माय वा लय पाय दुखत आहे बाई लय पाय दुखु राहिले गुडघे दुखत आहे एक तर वावरात बी जायचं दवाखान्यात बी जायचं ते तिकड पोरीला बी पायला जायचं सगळंच काम आहे आज आमचे
बरं ठेव का मावशी
बरं बरं चाल चालल लई या बाई
हा हा
हे वाईट आहेर का